हा येतेय का आवाज
हा हा हा आला आला आता आमच्या इकडे पाऊस पडायला सुरुवात झालीय
ह का आमच्या इकडे आभाळ आहे.
अच्छा
हुम् म्हणजे आहे वातावरण पण अजून पडत नाही.
हा तेच ना मध्ये पाऊस पडला आणि आता परत बंद झाला आणि आता चालू झाला आजपासून आमच्या इकडे.
हा हा हा ते तुमचे हे संपलं येईल लिमिट संपलंय हुम
हा पण इथे दिवाळी बद्दल बोलू हा
हा
तुम्ही कशी साजरी करता तुमच्या तिकडे गावाला तुमच्याकडे दिवाळी साजरी करायची कशी पद्धत असते.
म्हणजे म किती पाच दिवसच असते आमच्या इकडे
अच्छा हा आमच्या इकडे पण पाच दिवसाचीच असते पहिली अंघोळ दुसरी आघोळ म्हणतात म्हणजे त्यां त्यांना त्रयोदशी वैरे चालू होते पण त्याची तयारी अदोघर करावी लागते एक महिना भर अ कारण आपलं आपण कसं नोकरी करणारे आहोत तर मग ते घराची सफाई करा दोघर सगळे कपडे वपडे धुवा मोठे कपडे असतात ते चादर बेडशीट वगैरे ते सगळ धुवा
ते आम्ही दसऱ्यातच काढतो नवरात्रामध्ये हु उपवास असत त्यावेेळेसच
हा हा हा आम्ही दिवाळीच्या वेळेस काढतो ते कपडे धुवायला म्हणजे मी तसं धुतच असते. अ एक एक दोन दोन करून ध धुत असते कारण दुसरं कोण धुत म्ह आपल्यालातलं पाहिजे म्हणून एक एक दोन दोन करून धुऊन टाकते आणि दिवाळीच्या. दोर एकदा सफाई करून घेते घरा सगळी भांडीवांडी धुवून टाकायचीन वरून सगळं झाडू वगैरे मारून घ्यायचं. मग दिवाळीची मिठाई कशी घरात बनवता की बाहेरून आणता
नाही नाही घरीच.
सगळं घरी बनवतात.
हो सगळ घरी.
अच्छा अच्छा, तुम्हाला काय आवडतं त्याच्यामध्ये मग जास्त?
हम् म्हणजे असं ऑलरेडी गोड जास्तच आवडतं.
अच्छा म्हणजे काय लाडू आवडतात?
हो
अच्छा कोणते लाडू आवडतात मग?
आपले बेसन
अच्छा, मला बुंदीचे लाडू आवडतात. ह ह ह मला पण गोड आवडतं. पण मला बुंदीचे लाडू आवडतात. बेसनचे पण आवडतात. पण बेसनचे लाडू कसे तोंडात थोडेसे चिकट चिकट चिकट वाटतात ना.
हा हा हा नाही तस व्यवस्थित झाले की नाही काय होत.
अच्छा, तुम्ही बनवता का मगं? कस बनवता तुम्ही मग?
मी अगोदर ते डाळ पण चांगली भाजून घेते. असं खरपुस
अच्छा मध्ये खरपूस भाजल्यावर असं हे नाही का होत काळपट नाही पडत का?
नाही. काळपट पडून द्यायचीच नाही. एक सारखी हलवत राहिल ना.
हा हा हा अच्छा,
हम्म मग ते डाळ पण अगोदर भाजून घेते. मग परत पीठ दळून आणलं. की मग पीठ पण एकदम बारीक नाही दळत असं रवाळच आणायचं दळुण
अच्छा,
ते त्यांना सांगितलं ना. ते देतात त्या हिशोबाने दळूण मग
अच्छा,
मगं ते बे तुप घालत घालत परत माझ व्यवस्थित चांगला भाजल की नाही काय चिकटं वगैरे
अच्छा, मग किती तूप घालायचं असतं. त्याला,
तरी एक किलोला तीन पाऊशर जातच. अर्धा किलोनी वर जातच.
अच्छा, म्हणजे त्याच्या बरोबरीन घालायच.
हा, तेवढे लागतात. जेवढे जास्त असल तेवढे ते चांगले होतात. तुम्ही नाही करत.
गोड कसं घालता मग,
एक किलोला थोडी कमी घालायची आपल्या आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घालायचं. म्हणजे कोणाला जास्त गोड लागतात. कोणाला कमी मिडियम लागतात.
अ मी कसं करते की मला जादा अस वेळ नाही भेटत ना तर मग मी एक किलो विकत आणते आणि गोड जास्त कोण खात नाही घरात. त्याच्यामुळे कसं अर्धा किलो जरी आणलं तरी बास होतय. मग नाहीतर मग, अ चिवडा वगैरे घरात बनवते. चकली पण विकतच घेऊन येते आणि हे आपले करंजी वगैरे असते ते बनवते मग घरामध्ये.
हा हा हा सुट्टी असेल ना तेव्हा?
नाही सुट्टी नसते ना आम्हाला हाच तर हे मोठा की बाबा सुट्टी भेटत नाही. जेव्हा आता पाच दिवस दिवाळी म्हणल्यानंतर, आदल्या दिवशी मग ते खरेदी करायची. दिवे वगैरे आणायचे. पूजेचं सामान वगैरे घ्यायचे. फटाके वगैरे घ्यायचे. कपडे घ्यायचे. मुलांना आदल्या दिवशी होते. तयारी बाकीच्या गोष्टींची रांगोळी वगैरे आणायची. मेहंदी घ्यायची. ची स्वतःला लावण्यासाठी हे सगळं खरेदी आदल्या दिवशी होते. तुमचं कस असतंय?
आम्ही अगोदर आठ दिवस सुरूच असते. एवढे एका दिवसात होत नाही ना.
हा सुट्टी नाही ना भेटत असं होत मग बाहेर. ची खरेदी बाजारातली तर मग आदल्या दिवशीच करते मी तर
हा हा हा
ह आणि मुलांना मग कपडे जर खूपच गर्दी असली ना तर मग काय करते दिवाळीच्या मग दुस्या दिवशी किंवा दिवशी घेते नाहीतर मग थोडस नंतर किंवा अगोगरच घेऊन ठेवचे दसऱ्यानंतर असं करते मग कारण त्यावेेळेस गर्दी नसते ना आणि मग गर्दीमध्ये कपडे मग चांगले भेटतात नाही भेटतात असं होतं
हो आणि कसं दसऱ्याच्या वेळेस आलेलाच असतोय ना त्याच्यामुळे चांगली भेटतात
हा तेच ना नवीन सगळं त्याच हे आलेलं असत त्याच्यामुळे मग मी घेते त्यावेळेस तुम्ही घेतता का मग साडी वगैरे काय
हो अगोदरच असते आणि दसऱ्याच्या वेळेसच घेतो आ्ही म्हणजे तेवेळे जरा नवीन माल आलेला असतो त्याच्यामुळे भेटतात पण चांगले
हा हा हा
मग त्याच वेळेस दसरा दिवाळी दोन दोन घ्यायची
अच्छा म्हणजे दो्हीची पण खरीे
हो हो एकदमच
अच्छा आणखी मग कायच हे कचरा वगैरा किंवा ते वगैरे
ते मग आदले दिव म्हणजे आदल्या दिवशी ते बाकीच अगोदर करतो जसं मिळेल जायला वेळ मिळेल त्या वेळे श आणतो कारण एकदमच सगळं म्हटलं की काही वस्त तो लक्षात पण राहत नाहीत ना
हा
एका दिवशी खरे दिला
अच्छा हा हा
मला आहे मार्केट जवळ
अच्छा मी एका एका कागदावर लिहूनच घेते काय काय आणायचे असते ते सगळं त यादीच बनवते आणि ती यादी बनवूनच घेऊन जाते कारण असंच होतं ना कि बाजारात तर खूप गर्दी असते आणि मग ते विसरून जाते एक एक एखाद्या वेळेस एखादी वस्तू त्याच्यामुळे सरळ एक यादी बनवायची काय काय आणायचं काय काय राहिले आणि मग ते घेऊन यायचं त्या दिवशी
विसरतच आणि आणि कस गर्दी खूप असते त्याच्यामुळे आईच लक्षात येते घरी आल्या वाटवतं मग
हा मग तसं होऊ नये म्हणून मी एक हे बनव यादी बनवून घेते आणि मग तसच खरेदी करून येेत समजा तरी सुद्धा एखादं काही राहिलं असेल तर मग दुसऱ्या दिवशी घेऊन यायचं किंवा मग स परत आणि आणायला पाठवते मग कोणाला तरी असं करते काय करायचं मग कारण कसं काही ना काहीतरी राहतयच त त्यातलं.
राहतच होय राहतच
अ मग मी दिवे पण घेते आणि मणबत्तच पण एक पाखरी घेते बाबा असावं म्हणून म्हणजे समजा दिवे विसतात ना आपण तेल घालून लावलेले असले मग मेणबत्ता्या पण लावतो आम्ही तुम्ही कस पाच दिवस लावता की फक्त एककाच
नाही पाच दिवस.
सगळीकडे दिवे लावता.
हो पाच दिवस असतात.
हा सगळीकडे दिवेवे लावावे लागतात ना म मी मेणबत्या पण ठेवते. तिथं जिथं असं दिवे संपले ना की अकरा बारा वाजता. परत आणि बे मेणबत्या वगैरे लावते नाही त मग परत दिवे लावून ठेवते. सकाळी लवकर उठते मी त्या दिवशी अ चार साडेचार ला. आणि सगळं अ दारात वगैरे झाडू मारून रांगोळी वगैरे काढून दिवे लावत सकाळच्या लवकर. कारण म्हणतात ना की धनत्रयोदिवशी लव करऊठ
हो हो आम्ही पण त्या दिवशी लव करच म्हणजे सगळी सकाळीच तयारी करायची.
हा सगळी सकाळी तयारी करायची असते. आणि लवकर आवरून मग हे करायचं. आणि कुठला असा पदार्थ जो तुम्हाला चांगला बनवता येतो दिवाळी मधला.
हूं म्हणजे येतात तसे सगळेच चांगले.
सगळं बनवताात घरात मग.
हो मी घरातच बनवते.
अच्छा. मला कसं वेळ नाही भेटत, आणि मग त्याच्यामुळे कसं होत, आणि गोड पण जास्त खात नाहीत. म त्याच्यामुळे लाडू कसे अर्धा अर्धा किलो घेऊन येते मी एखाद्या वेळेस एक किलो घेऊन येते. अ आणि मग एक किलो पुरत ता मला ती तुम्हाला खव्याची करंजी माहिती आहे का?
मं माहित हे पण मी कधी बनवले नाही.
हा मी खव्याची करंजी बनवते, त्याला गुजिया म्हणतात. हा आम्ही तिकडे होतो ना राहायला तर तिक डे होळीला बनवली जाते ना गुजिया हं मग ते मुलांना सवय लागून गेली ना तिकडची खायची करंजी तर आपली करंजी मध्ये कस अस त महाराष्ट्रातली ज्यामध्ये आपण सारण भरतो. जसं की खोबरं रवा खसखस वगैरे सगळं घालून तर तिकडे जे बनते ना अ ते पण करंजी सारखीच अस ते गुजिया म्हणजे त्याच्यामध्ये कनी खवा असतो खवामध्ये मग सगळे ते त सुके मेवे असतात ना जसे की काजू बदाम किशमिश पिस्ता हा पिस्ता वगैरे हे ते ते सगळे असे बारीक करून घातले जातात खव्यामध्ये आणि की सागर व घालून अस ते थोडस अस गरम केलं जात थोडस त्याला असं अ थोडासा असा हलका लाल कलर येपर्यंत त्याला असं गरम करत राहायचं. आण म ते सगंळ थोडंस रवा पण घालायचं त्याच्यामध्ये थोडंस खोबरंपण घालायचं पण जास्त नाही घालायचं. आता एक किलो जर आपण हे घेतलं असेल ना खवा त्याच्यामध्ये तेवढं घालून मग आम्ही ते सगळं बनवून ठेवायचं आणि आपण जशी करंजी बनवतो ना तसं ते एका च चमचाना ते सारण आपण जे बनवलंय खव्याचं ते त्यात भरायच. आणि त्याला हा. त्याला चांगलं बंद करायचं म्हणजे चांगलं असं त्याला दाबायचं आणि त्याच जस करंजी मधल तसं बनवून त्याला तेलामध्ये तळायचं ते इतकी छान लागते ना. माझ्या मुलांना ते आवडतं मग मला ते बनवावं लागतं.
अ हा!
हा त्याला गुजीया हा खव्यामुळे खूप छान चवयेती त्याला. आणि ते खूप छान लाग कधीतरी करून बघा तुम्ही एवढच की आपण जो खवा घेतो ना त्याच्यामध्ये रव्याच प्रमाण थोडस कमी ठेवायचं आणि खोबऱ्याल खिसलेल खोबरं असत ना त्याचं पण प्रमाण कमीच ठेवायचं म्हणजे समजा एक किलो खवा घेतला असेल ना तुम्ही तर
हम्म!
अ थोडस अर्धी वाटी अर्धी वाटी किंवा पासा च कस थोडस हे घ्याच रवा थोडस! भाजूना आसा आणि खोबऱ्याचा खिस पण घ्यायचा दोन तीनच चमचे. आणि बाकीचे जे सुकेमेवे असतात जसे काजू बदाम, पिस्ता, किशमिश वगैरे आहे ते! ते असे बारीक कापून कापून ते थोडस अस तुपात भाजून घ्यायचं आणि त्याच्यात मिक्स करायचं. म्हणजे हे सारण बनतं त्याच आणि त्याला इतकी छान अशी चव येते ना छान लागत मऊ पण राहतं ते आपली करंजी कशी थोडस जराशी कडक होते ना तस हा. तसं हे होत नाही हे थोडस मऊ राहतं असं.
बघेन ट्राय करून बघेन.
हा आणि तुम्ही त्याला असं पाक करून पाकामध्ये पण सोडू शकता.
हा!
हा पाकातली पाकातली भुजया म्हणतात त्याला पाक करायचा आणि पाकामध्ये सोडायचा आणि एक पाच दहा मिनिटं तशीच ठेवायची परत काढून ठेवायची बाजूला. ती तरी इतकी छान लागते. अ त्याला पाक पण लागलेला असतो आणि आपण आतमध्ये हे घातलेला असतोय ना खवा त्याच्यामुळे ते जरास त्याला गोडसर चौपण असते. आणि ते मऊ असते एकदम खूप सुंदर लागते कधीतरी आता दिवाळीला करून बघा आम्ही होळीला पण बनवते आणि दिवाळीला पण बनवते कारण पोरांना सवय पडलेली होती ना तिकडची.
तुमच्याकडे कसा मिळतो खवा?
अ खवा किती आहे काही माहिती नाही एवढं कारण मी आणलाच नाहीय मध्ये दोनशे या किती अडीचशे रुपये भेटतोय.
हां हा! आमच्याकडे काही ऐंशी रुपये पाऊ आहे.